हॅलो बोला ना थांबा ते डबल मला आवाज येत नाही वरती जाते वरतीे हा बोला
तेज
येतोय का आवाज
हो
काय करताय
काय नाही बसली
हम्म जेवण
जेवण करायचंय ना आता आईला बोलती
अमम काय भाजी केली
भाजी शेंगदाण्याची आमटी
अच्छा आम्ही हुसळ केली
आम्ही सफयी केली येतो
ह ह आज दिवसभर काय केलं मग तुम्ही
मी दिवसभर का आज झोपच काढली
हा का
मशीनवर बसले म्हटले पिकोची मशीन चालू करराय लाईट नव्हती
हा
परी झोपली होती वर ती
मी ते ब्लाऊज घेते झाल शिवून फिटिंग करायची बाकी हे अजून त्याला काजू बटण लावायला लागतील
केलं चालू झालंय चालू आता
हा का
ब्लाउज वर टिप मारून पाहिली बसली बरोबर काही प्रॉब्लेम नाही आता
बर मला बघायला लागेल पिकोची मशीन चालून कशी चालवत मी अजून बघितलीच नाही
उलट उलटी फिरली का ती
हा हा नाही तर मी हातच नाही लावीत परत बिक्घडायची
काहिला बिघड बिडली तर बिघडली आपण रिेअर करून आणयचं
तसे माझं काही एवढं पिकोच काम नाही राहत माझे फक्त तेवढे ब्लाउज शिवायचे मला माझं काही काम नाही राहणार मशीनीवर
तेवढ्या शिवायची बरखास्त घ्याची
तेच माझ्या जीवारता पूर्ण करायची अजून किती बाकी शिवायची
कंटाळच ते खरंच कंटाळचे खरेच
हा ते कसे तरी मला पूर्ण करायचे एकदाचीता कसं बाहेर जायला ब्लाउजस नाही राहते हो साड्यांवर
मला माहिच्या घर जायचेमला साडी का ब्लाऊजही पाहिलं नाही घालून पाहिला क बरोबर येते का नाही
कुठं जायचं
मडगवला
हां
किती वाजता बोलवले
तरी दहा अकरा पयत
ह मग आपण करू सध्याकाळी नाही वैद्य
हो मैथी ती भाजी लावावे लागत त
आता फोन करायला आता हा फोन कड झाल्यावरच करायला लागेल उद्या दिवसभरात भेटेल का नाही आले का ते
हम्म फ आवाजला लॉक करायचा
मग जाऊ उद्या घेऊ आणून मग
उद्या कसं लवकरच ववी लागता येईल स्वयंपाकाला चार लच म्हणे
चार चार ला म्हणजे चार ला सुरुवातच करायला लागेल मग
हा तुम्ही गोडपुऱ्या अशा करता्या का खिशीच्याा करता्या का पीठ म्हणून
आपल्या मनाने कोणत्याही करायच काय नाही
हम् खेशीच्या छान लागत ना खेशीच्याच करू
हा खीर करायची का
आपल्याला खाली न उदााला तिडं काही एवढं आहे आणि तिडं वरम भात आणिी िची भाजी आहे च आणख एवढा अस तरी बास होत ज झालं
मग उद्या नाही करायची का मग खीर
आता मग खायला करायच तर करायचे घरात ना केले म्हणजे खाताचे माणूस
हा मग करू वाढल्यास मग तू दुध नायला लागेल ना चांगलं
हा. त्या दिवशीच स्वयं पक्ष छानवतं पण आडगावच.
हा भाऊ शिरक्याला खिरी पेढे घातले होते त्यांनी
हम्. ती कीर कशी अशी पातळ पूर्ण पोळ्यांसोबत आहे ना ती पातळच छान लागते ना.
हम्म. सु दुध त बुलावणी करण्याच हे बर आता.
हम्.
झोप लागली का.
आा झोप लागली.
असजले लोक.
आज दुपारी जो थोडस रेस्ट नाही ना घेतली.
हम्म दुपारी येते ना आम्हा रेस्ट नाही मिळाली.
हम्म ते लहान गाडीवर कस फिरायची सवयंनी जास्त आहे ना असं फिरायच स वळेस मला कुठे गेल्या का लगेच असं हे होऊन जातं नाही का. कुठेही जा आपण तिकडे गेलो. हा आपण नाही का त्यात संपती दिनच्या इकडे गेलो होतो त्या दिवशी जेवायला. तिकडून आलं हो मला एवढं डेंजर झालं होतं रात्री एवढं डोकं दुखत होतं माझं.
हम्म.
असं जास्त फिरायची सवय नसली का. कसतरी होतं.
मला.
आता आम्ही आज भिजलो पण आहो गाडीवर.
म्हटले मोठी गाडी घेऊन जातो तुम्ही ऐकलंून.
अ यांना म्हटलेय झाडाखाली उभी करायते झाडाखाली उभी नाही करते.
खली कायज पाजून थांबून घ्यायच्या मग तिकडे पुडं
विजा विजा चाल असल्यावर ठीके ब झाडाखाली नाही पण विजा नसल्यावर काय प्रॉब्लेम राहो झाडा खाली उभ कर.
हा ते तुमचे कुडून करू सात केले फक्त
काय म्हणते ती.
तुम तेववर पटकन माझी ग
आता त्यांना श वाटत दिवशी भरोबर वाटेल पूर्ण का.
हा.
ते नाही का पेपरला जायचारले पर दहा मिनटं आधी माणसाला वाटत. आपण सगळा अभ्यास पूर्ण करायला पाहिजे होत.
हा प्रश्न येन होता हा प पाठ करायला लागत होता.
माझे सुद्धा पूर्ण नसते झाले पण मी काहीतरी यांना परत गोडगोड बोलून यांना मी ते करायला लावल म्हणून झाल मज
परत डाऊनलोड करायला लावलं ना का सकाळी.
आता त्यालाय कते ना.
हा.
तू बोल मग तुझ्या याच्या तुझ्या याच्य किती झा
कायमे त मी मजले आ.
तुझे किती राहिलेस.
माझे ना सव्वीस झाले होते वाटत आता चार व राहिले असतील.
ह मलादा कध पुरकावले तुसला पेमेंट नक
हा विषय वाटच्या टप्यात उरकवले.
हा.
मी अजून पुढेने माझं अजून एक राहिलाय.
मला वाटलंच नव्हतं माझे पूर्ण होतील पण मी शेवटच्या टप्प्यात मंग आघडी मारली.
मं बाऊंची किती बाकीये सात?
बाऊचे साथ पूर्ण केले फक्त.
हा हा म अजून लई ये.
हो ना, बहुमते माय करकुले आता. बाऊचेच काय मी केलेले ते आता जिरोच सेकंदच झालेले सगळे तेव्हा कॉलेज वईल नाही तरी त्यांनी काउंटिंग केल.
हा का तसं होतं का म्हणजे दहा मिनिटांनी बोलणं झालं तरी.
पण मग नाही ना त्यांना लागतसं दहा मिनटं त्याच्यावर पेमेंट ठरवतं ना आपलं.
हा का. पैसा, कितना पैसा आया?
दो हजार.
काय आणलंय तुला निलू निले गुपचू गुपचूप वरती पळालाय?
कुरं काय आणलं, काही नाही आणलं पाहिला याला लगेच.
काहीतरी आणले पळाले पटक्यान इड पिशू बिशी ठेवून टपक्यान वरती पळाला.
पाहिला याना चेक करायला.
येत ना थांब ना थोड्यावेळात.
सी आय डी चौकशी.
सी आय डी चौकशी अशी डायरेक्ट नाही हात घालायचा आपण.
बाकी काय म्हणता?
बाकी काय नाही मजा येते.
लईच झोप लागली बाईला आज लव लवकरच झोपायला बसलीस.
हा नवखरच लइ झोप लागली आज. ह्या पोरांनी आम्हाला बोर केलं आवो खरं म्हणजे.
घेतला का मग त्याला घेतलं?
घेतलं तनी आजीड पाय तीट पाय नुसतं पाहिजेच काम केल आता उद्या घेणार.
हम् हम्म बघू त्याना.
ह्यात पाऊस ही चालू. इथं थांबत थांबत तथं थांबत थांबत तसं होऊन जातं पावसा पाण्याची.
लोक पाण्या पावसाची मोठ्या गाड्या घेऊन जात्या अन तुम्ही लोगं येडी. छोट्या गाडीव गेले पाण्या पावसा त्याला वाटलं मोठी गाडी घेतली. दिदी लग मागं येईल म्हणून मोठी गाडी घेतली निशाने.
नाही आम्हाला काय वाटलं बा पावसा पा पावसाळ्याचं वातावरण भारी राहतं ना. म गाडीवर भारी वाटतं.
हा. गाण्या गाडीवर मजा येती तवा.
हम्म पावसाच्या दिवसांमध्ये लहान गाडी मजा येते फिरायला.
हम्म चिखल उडतो पडतं.
चितकल उडवतो पाणी पडवत मज
बाहेरचं वातावरण भारी राहतं ना.
हम्म. कोसाच्या दिवशी बाहेर गेली या दुसरी.
वसाच्या दिवशी बाहेर गेली म्हट
हो मंगकस दर्शन घ्यायला जायचं होतं ना.
हम् चाले जाऊ दे तर.
हो.
कर बधवा.
हा.